प्राम नमस्कार
काय करते
काही नाही बसले होते
बाळ काय करते
बा झोकलं
झोपलं जेवण वगैरे झालं
हो जेवण झालं तुमचं
हा झालं माझं पण
हा का काय करताय
बरं प्रवास करायला आवडतो का
मला जास्त कर प्रवास करा आवडत नाही पणता मला झालं बसन तर मला बसण खप त्रास म्हणजे त्रास होत उलट्या वगैरे हो त्याच्यामुळे शक्यता जास्त प्रवास करतच नाही टू व्हीलर वच जातो जास्त करून
आपण प्रवास करायला आवडतं का हम् ह्
प्रवास करायला जास्त नाही आवडत. हो टू व्हीलर आवडतं फिरायला.
स्पोट बघण्यासाठी काही स्थळ वगैरे येत नाही का चांगले चांगल्या असतात आपल्या भारतात आहे तिथे जाण्यासाठी त्यावल का तुम्हाला?
ची लेनी बघायला खूप आवडली म्हणजे बघितली आम्ही मागे, विरोळ ची लेणी पण खूप छान आहे.
प्रवासात काय काय अनुभवत? प्रवासात काय काय अनुभव असतो?
प्रवासात दगधग खूप जास्त होते.
हम्म.
आणि गर्दी खूप असते आणि त्याच्यामुळे जास्त चिडचिड होऊन जाते.
कुटुंबामध्ये गेल्यानंतर आनंद मिळतो का?
हो.
हम्म. ह अजून अजून काय सांगाल?
अजून मला जास्त करून प्रवास प्रवास करायला जास्त आवडेल, जास्त करून टू व्हीलर वर प्रवास करते आणि आम्ही टू व्हीलर ने फिरायला शिर्डीला पर शिर्डीला गेलेले, तिथं पण खूप छान बघण्यासारखं आहे. म्हणजे खूप आवडतं, म्हणजे बघण्यासारखं पण ना, आणि आवडतं पण फिरायला असं.
बघतय. अजून
अजून? गोव्याला पण खूप हे फिरायसारखंच य,,
गोव्याला जायदा आवडत, समुद्र बघायला
हो.
अ प्रवास करायला बस मध्ये नाही आवडत टू व्हीलर
नाही आवडत पण मग टू व्हीलर वर आवडतो बसमध्ये नाही आवडत. फोर व्हीलर मध्ये पण नाही, कोणतीच नाही फक्त टू व्हीलर. म्हणजे मला खूप त्रास होतोय. टू व्हीलर फोर ऐ टू व्हीलर मनते फोर व्हीलर.
असं कुठे गेल्यानंतर नाही प्रवासात कुठं गेल्यानंतर. अ काही खायला आवडतं का?
हो खायला खूप आवडत. अस नार, खाता येत नाही उलटीच्या ह्यानं खात नाही पण मग टू व्हीलर असलं तर सगळं खाते.
हम्म ह.
पाणी, फ्रूट्स वगैरे घेत असतो, काही चायनीज वगैरे
बर बर.
हम्म, काय म्हणतात? काही नाही मजेत बसलेलीय, आ तुम्ही? तुम्ही काय करताय? अजून काय नाही.
आम्ही काही नाही बसलो होतो, प्रवास करायला मला खूप आवडतो, मला प्रवासात खूप लांब, लांब अ जायला आवडतं.
हम्म हम् हो.
आणि
अजून तुम्हाला काय, काय आवडतं?
प्रवासात अ मित्र, मैत्रिणी नातेवाईकां सोबत मनोरंजन व्यजन करायला आवडत आणि असं बाहेर कुठे गेल्यानंतर, सगळ्यांनी एकत्र आल्यानंतर खूप मजा येते. खूप भारी वाटतं.
गावाकडे जायचं म्हटल्यानंतर, जत्रा वगैरे असतात.
हो, जत्रा पण मला पण खूप आवडते, जत्रा पण फिरायला खूप मजा येते मला, पण. हो, खेळायला पण मला आवडतं.
नातेवाईक असतात, भरपूर असतात. एन्जॉय करतात सगळेजणं.
मला ब्रेक डान्स खूप आवडतो. यातच ब्रेक डान्स मध्ये बसायला खूप आवडतात, तो, आकाश पाळण्यामध्ये खूप आवडतो, बसायला बसायला, माझ्या रुहिला जंपिंग जपांग आवडतं.
हा.
तिला पण खूप आवडतो. खेळयला, फिरायला खूप आवडतं.
हा हा हा. अजून काय काय सांग ती? अजून प्रवासाबद्दल.
प्रवा तिला पण लय आवडतं प्रवास बस मध्ये पण तिला खूप मजा येत. म्हणजे, तिला अशी म्हणजे खुश राहत होती. ग माहेर चाल फिरायला. बस आली बस आली करते. बस लय आवडते, तिला म्हणजे फिरायला त्याच्या आवड जास्त करून ट्रेन तर खूपच आवडत. ट्रेन म पण खूप फिरती, आगीन गाडी म
बरं
मला नाही आवडत. पण म तिला खूप आवडतं मला टूव्हिलर आवडते. प्रवास करायला.
हम हम
को
तुमच्याकडं वातावरण कसं आहे? आता सध्या.
आता सध्या ऊन पडलेले आहे आता
पाऊस वगैरे काहीच नाही.
नाही पाऊस वगैरे कालच झाला, आज नाही पाऊस वगैरे आज ऊन पडलेले ये.
पावसात पावसात भिजायला आवडतं का? आणि समजा असं कुठे बाहेर गेलेलं असेल?
हो फिरायला, हो हो खूप छान वाटते! म्हणजे मग खूप मज्जा येते. असं वाटतं जावंच नाही, घरी. म्हणजे फिराव. मजेत.
अजून काय सांगतील? हा आम्हाला प्रवासात पाऊ पावसाळ्यात प्रवास करायला आवडतो.
हम्म! पावसाळ्यात खूप मजा येते, पण पावसाळ्यात फिरायला पण वाटत भारी. आणि म्हणजे एन्जॉय होऊन जातो. एक पाऊस पण भिजून जातो. हो.
जेवण वगैरे केलं का?
हो, जेवण केल. तुम्ही काय बनवलं, होत आज रेसिपी नाही आज सुट्टी होता.
हा सुट्टी होती.
हो तुम्ही काय रेसिपी बनवली होती आज
मटकीची भाजी बनवली होती. पुरण वरण भात मटकीची भाजी चपातती बकरी
हा म. बोबिलचा ठेसा केला होता.
आमच्याकडे पण होत.
ति कस
हम्.
हो का?
लाजून.
अजून प्रवास बसले आता.
सहलीला गेले का कधी
हो स्कूलमध्ये गेल होत सलीमध्ये सलीमध्ये खूप एन्जॉय होत आणि मजा पण वेगळीच ह सगळे स्टुडं म्हणजे सगळे मुली राहते आपल्या वर्गातल्याच खूप मजे वेगळेच असते आ मही जिंजिरी किल्ला बघितला जिं जिरा
म्हणजे सर तिथला प्रवास, जिंजिरा बघितला. म्हणजे खूप मजा येते, गाणे वगैरे, खूप डान्स पण होऊन जात तो एक प्रवास होतो. वेगळाच असतो, पण मग
हम्म. हम्म.
हा, सगळे मग फ्रेंड्स असत्या, मैत्रिणी-मित्र वगैरे राहत्या
हो हो.
हा, खूप मजा येते फिरायला.
असं, कुणाचं लग्न वगैरे असल, तर त्यावेळेस पण मज्जा येते ना!
हो, त्यावेळेस जास्त करून, डान्स करायला खूप मजा येते मला. मला डान्स खूप आवडतो. म्हणजे, असा याच्यामध्ये. लग्न कार्यात जर असलं ना, तर मग डान्स करायला मग अं. मी खूपच डान्स करते. माझी पहिल्यापासून आवड आहे. डान्स करायची, मला डान्स खूप आवडतो.
हो हो.
हो. बाकी, काय म्हणता अजून?
काही नाही.
बरीय ना, तुमची तब्येत वगैरे?
हो. बोला, अजून?
काही नाही, आता सध्या बसलेली मी. आज, आता बसलेली सध्या.
चिंता बसलेली आहे.
हम..
अजून माहिती सांगा, प्रवासाविषयी.
प्रवासा विषयी, जास्त करून जास्त प्रवास करत नाही, पण जास्त माहिती पण एवढंच आता.
प्रवास करत नाही. प्रवासा विषयी जास्त माहिती नाही. पण प्रवास करायला आवडतं.
पण मग, आवडतं. पण मग टू व्हीलर वर. आवडतं. बस वगैरे, मध्ये नाही आवडत, प्रवास करायला. टू व्हीलरवर आवडतं. गावाकडे जायला पण, टूव्हीलर वरच जातो. पण मग माझ्या खूप
गावाकडे, कोण-कोण असतं?
आ..?
कोण-कोण असतं गावाकडे?
गावाकडं.., माझ्या आजी-आजोबा असता परत मामी-मामा ची मुलं खूपच छान करतात. खूप मजा येते, वेगळीच असते मजा.
हम्म.. हम्.
मावशीं ते पण येतेत. त्या टायमाला पण सुट्ट्यामध्ये, त्यांची पण खूप मजा येते. तिथे मग, मजाच वेगळी असते. मम्मीं ते आम्ही सगळे बहिणीं वगैरे.
हो... होहो.
हम्.. गावाकडे. नातेवाईक वगैरे येतात, खूप मजा येते म्हणजे सगळे मिक्स होऊन जाता
हा.
सगळे एकत्र, कुठे तरी मग आम्ही ट्रिप काढतो फिरायला.
हो.. हो.
मग मजा येते. मग एका प्रवास करत असतात. मग मी गोळी घेऊन टाकते, मग नाही होत मला त्रास.
हो हो हो हो हो
तुम्हाला काय काय आवडतं तुम्हाला आवडतो प्रवास करायला गावाकला आवडायला ज
हो
हम् हम् हम्म
आवडतं की.
काय म्हणता अजून?
काय नाय
लांबचा आहे मला लांबचाच प्रवास जास्त आवडतो जवळचा आवडत नाही. लांबच्या प्रवासामध्ये खूप एन्जॉय होतो मस्त मजा येते.
हम्म हो
मेन म्हणजे जाण्यासाठी खूप हे असतं काय? जाण्यासाठी मन एकदम भरून आलेलं असत. कधी पोहोचू गावंला पण लांबचा प्रवास हा
एक खूप आनंद होऊन जातो कुठं जायचं तर खूप आनंदी अस
हो आणि प्रवासामध्ये मज्जा य ती मुलांना हे खायला दे ते खायला दे इथं बस थांबते तिथं थांबते मला बसचा प्रवास खूप आवडतो. कारण की आपली लालपरी खूप मस्त असते. प्रत्येक ठिकाणी स्टॉप घेते आणि, सुविधा पण भरपूर असतात खाण्यापिण्याच्या प्रत्येक स्टॉपला. मजा येते एक छान वाटतं.
हम हम्म आमच टू व्हीलरवर कुठंबी म्हणजे खाण्यासारखे दिसले त तर लगे स्टॉप करून घ्यायचं लगेच घ्यायचं पण रस्त खात म्हणजे थोडंफार एन्जॉय करायच खायचं परत घरी गेल्यावर पण खायचं
हो
असं म्हणजे काही करवंद वगैरे जर दिसले तर बाय न्स तर मग घेतो म्हजेच व कुठे खात खाजायच मजेच वेगळी असते असं प्रवास मध्ये
प्रवासात गावाकडे इकडे त इकडे कुणाच्या लग्नाला बड्डेला कुठं पण जायला मजा येते सगळे नाते भेटतात. कुटुंब एकत्र येतं.
एक एकत्र येत आणि पूर्ण हॅप्पी दिवस जातो मग पूर्ण छान दिवस जातो सगळे भेटल्याच्या नंतर. खूप भारी वाटत.
हम्म
अस मज्जा येते.
बोल अजून?
अजून काय नाय
परत बाहेर जायला पण खूप आवं हं
हा थांब ना जरा अरे रेकॉर्ड होतय. हॅलो
हॅलो
हां बोला
हा बोला ना अजून काय आवडतं
आनिक नाही
परत मला गार्डन मध्ये फिरायला पण खूप आवडतं म्हणजे प्रवासा वगे रे सिद्धार्थ गाडन पण खूप छान बघितलेलं आहे आम्ही खूप भारी प्रवास होतो म्हणजे बघितल्याच्या नंतर खूप भारी वाटत
ओके चालते चल बाय
काय
हम्म